येतो का आवाज?
हॅलो, हा येतो. जरा लवकर उचलायचा ना.
हा ते फोन हा हा.
काय?
झालं जेवण?
हॅलो! हो जेवण झालं तुझ? हाव, तुझं झाल का?
हो, आम्ही तर आज आमच होत आमचा आज.
आवाज नाही काय लागला रेंज मध्ये जाय ना.
आवाज येेवून राहीला ना.
हॅलो!
आवाज येत
रेंज मध्ये जा ना रेंज मध्ये. मग दोनदा दोनदा कशाला विचारा लागते?
हा इथं आवाज नाही येऊ राहिला बरोबर, रेंजच नाहीये.
हो का?
हम काय जेवण केलं मग तु आज?
भाकरी
हा हा गुरुवार.
ह ना
तिथे जेवणाची लय मोठी बेत होती आमच्या जवळ आज.
हो का, काय काय केलं?
चहा, खारी, चिप्स वेगवेगळ्या प्रकारचे. नाय दम निघला तर केली
हो का?
हम्म
हम् हम
दिदीनं
हावं का चांगले केलते,
नाही, अ गव्हाचं पीठ, आणि बेसन पीठ मिक्स करून मग त्या तिखट, मीठ मस्त कांदा बिंदा टाकायचा त्याची पराठी लय टेस्टी लागतं.
काय?
गव्हाचं पीठ, बेसनाचं पीठ त्याच्यात
हा
आणि मग कांदा काय आपलं तिखट, मीठ टाकाय मीठ वगैरे हळद, तिखट कांदा टाकत कांदा हे, हे आपलं टमाटं वगैरे मंग तव्यावर टाकायचं ते. मस्त लागते, झटपट नाश्ता
हा ना
हम्म् हो मग मग आता भांडी गिंडी घासली हम
हा हा हा
हर्षलला तर मस्त चालला पुण्याले म मी म्हटल, मी आज जर म्हटल सुट्ट्या आहेत तर, जर पुण्यात तुमच जर सोमवार जाण झाल तर पूढल्या सोमवार जाऊ म्हटल, मी येते मग सोमवारी
हा हा
हा मग मी सकाळच्या गाडीने येते म्हटल, मग आपण जाऊ दोन तीन दिवस मग वापस येते म्हटल म प्रॅक्टिकल ए त
काय म्हण
म्हटलं मग मला, ह काय म्हटलं? मग पाय मिटिंगचं काय
हो का.
मम्मी तर म्हटली, मी नाही जरी नाही आले, तरी तू जाय म्हणे पप्पासोबत.
मग काय होत पप्पा.
पा्पा तर नाही मरी बोलते मला डायरीख
मग आता
पप्पाच मम्मी मी सोबत असे ठीक आहे मामाच्या फ्लॅट थबाचय ना मग मामाच्या फ्लॅटवर कस मामाची रूम अलग आहे पण त्याच्या फ्लॅट मध्ये दोन जन राहत्यात ना
हाव का
हम्म्
हम् मामा काय करतो तुझा
मामानी एम बि करीलना
नाही नाही नोकरी जॉब काय
जॉब येतो ग आपल्या याच्यात कश कारच्या कंपनी मधी
होका किती पगार ये.
त्याला हायेत पस्तीस चाळीस पडते आता दोन वर्ष पहिले स्काल सोळा होता नंतर पंचवीस झाला आता डबल कंपनी बदलली वाटत त्यान आता पस्तीस चाळीस आहे
अच्छा
लग्न रायल अजून
हो हो हो किती वय किती
सत्तावीस
हो ना म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या वयात लग्न
मध्ये अठ्ठावीस कमप्लीट होते ते
हो का म्हणजे अठ्ठावी सत्तावीस अठ्ठावीसच्या वयात लग्न करत असतात का
आता करतातच ना आता तीसच्या एकोणतीसच्या आ तो आहे तर फक्त घर बांधत राहिलत आता चिखली
नाही नाही तस नाही मी तुला इंडिव्हज्युअली विचारला होत इंडिव्हिज्युअल नाही विचारय लागल मी तुला चंद्र विचाणार नॉर्मली
हा हा मुला आता झाल म्हणे एकोनतीस चार ला लग्न काय माहित कधी करतो
एकूण एकोणतीस च्या आत कधी पण का
हो नाही अ तेवीसच्या नंतर चोवीसच्या नंतर
अच्छा मग आता तेवीस व्हयले
आता मामाच माह्या मामाच लव्हमॅरेज करणे
डव आहे का त्याच्याकड
हो नऊ वर्षाच
बापरे कुठे ये
गावातच तिचा फोटो माझोळच नाहीये
हम्म् कस दिसती
नॉर्मल दिसयली म्हणजे सावळी केस लंबी येत आणि हाईट थोडी कमी तीचर ला गेली.
हो का?
हा ते्हापेक्षा थोडीशी ह सावळी आहे.
हो का?
साधी राय त असं हे नाही की ब मॉडर्न का काय तर गावातली शे पण चांगली. मासौत बोलतील व
ती कस काय थबलीर ब एवढ एवढ दिवसच चाली.
थाबली म्हणे तिथं अरे एक म्हणली आहे तिला पण स्थळाला लागली ती टीचर ला गेली मस्त चिखली मध्ये तिच्या घरचे रेडी ये ना तिच्या घरचे रेडी ये आमच्या घरचे रेडीयेत
म्हणजे घरच्यायने नाहीे का तु काही स
हो मम्मी मम्मीला तर कधीच माहितीय मी जाणवत होते ना अ तवाच मग माहित होत माझे वा मामाच त्याच्यानंतर मग तिच्या मम्मीचा नंबर होता म मामा मधील सेव वगैरे पूर्ण
बापुर
तर काय म्हणत काय म्हणत ह तिच्या घरचे सगळे रेडी येत मम्मी पप्पा आमच्या घरचे रेडी पण तिच्या काकामुळे थांबलं.
अच्छा अच्छा.
काका कोणता मंत्री येत तो म्हण तो गावात जायचो नाही. हो म्हग तुम्ही गावात घरच नि बांधण म्हण पहिलेच इतका टिट्यूड समोरच कोणी बोलणार ना आम्हाला सहनच होणार ना. त्याल ती उत्तर देतेस को काय म्हटलं?
मला पण सत्तावीस अठ्ठावीसच्या वयात कर नाही लग्न
हो ना चालते ना.
हा तो जॉब लागला पाहिजे फक्त एखादी पोरगी पाहून ठेवायल
हो.
हा.
जाऊ दया
हा.
हम्म.
हम्म बाकी मग?
ते टॉप नाही का मी कॉलेजला घालून यायची ते अ असे गोंडे गोंडे होते पुढं स्काय ब्लू कलरच टॉयप टॉप तेव्हा मामानाच दिली मला आता ते टॉप कुठ? कुठं गेला काय महित दिसच ना झाला
हा.
त्यान तो बांधला मग बॅगमध्ये मला काही दिलं नाही मग मी असं पाहिलं. तर मग मी खोललं काढलं म्हणट मामा कोणाला आणलं? प्रगतीला आणलं का म्हणे नाही तुलाच आणललं म्हणे.
हा अरे प्रगतीला आणला असेल. ते पण मग प्रगती आणनलं असेल म्हणून ते तुला आता कसं आहे
ाडी म पिशा मिला नझ दवा काय अकराय क बारा य
ह ह ह.
आता मग भावाला द्यायचं बाबा दोन वर्ष पुण्याली
काय त्याला कोणासोबत राहिणार.
तो ग पोलीस भरती करावाय लागेल दोन वर्ष हॉस्टेल पच्याऐशी हजार होस्टेल
महिना आपलं वर्ष
महिना नाही पूर्ण हा.
वर्ष जेवण बेवण सगळं असेल त्याच्यात
जेवण गिवन सगळं तिच्यावानी तिची अकॅडमी पण मग तिची
पंच्याऐंशी हजार दोन वर्ष समजा दिड दोन लाख जाते
कबारी पण करून भेटे
हो एक लाख सत्तर हजार रुपये जातो असं
पूर्ण एका वर्षाची
हा आणि वायफळ खर्च पण खच समजा वरचार काही त एक हजार करायचे दोन लाख प्रॉपर दोन लाख गेले हम्म
समजदार आहे तो करत नाही वायफळ खर्च काहीच
हाव काय?
हम्म, शोक नाही तिला असं काही बाकीचा. क्रिकेटचा शौक आहे फक्त बाकी कायच पाहिजेेत फक्त क्रिकेट
तीर्टोडकाम चाललंवरती अकॅडमीसाठी एवढ्याला
मग मी तर अशा अकॅडमी नाही चांगल्या आणि त्याला असं. याचा पण शॉक येणारय कशाचा म्हणतं होते मी क्रिकेटचा त्या बरं क्रिकेटचा अकेडमी क्रिकेटच्या अकडमी डोख्यातून काढलं म्हणलं कायणलं तू क्रेटच्या अकॅडमी क्रिकेटमध्ये करिअर करायं म्हणजे
हा आणि मित्र
बँकिंग करायची गेलं पुढं पोलीस भर्ती करणार बा की सी ई टी नीट मध्ये इंटरेस्ट नाहीत मग म्हटलं पोलीस भरती कर घरी बसल्यापेक्षा. तुल डबल इंटरेस्ट वाढला का पुढ कर. मंग नाही जमलं तर आकरा बारा तक अ सायन्स मध्ये ऍडमिशन गेलंच आता या आदर्श मध्येच अन जमलं तर मग बँकिंग कराय बँकिंगचे क्ला म्हणजे नंतर एखादया सादं ग्रॅज्युएशन करतायत बीएसी वगैरे कोणता पण त्या सोबत-सोबत बँकिंगचे कोर्स
सगळ्यांचा हा हो.
त्याला हाय इंटरेस्ट मा
जमते ना हा हा हा.
बरं आहे मंग चांगलं हम्म.
हम्म.
सही आहे डायरेक्
मस्त हे ना मग.
हम्म बाकी मग बाकी काय कर
बाकी केव्हा चालू कॉलेज वगैरे मस्त आहे का?
हा कॉलेज मलावी समजा नी.
हाव हो.
रावेली तू
हम्म.
खो खो मध्ये खेळायला जा ना मला पाव
हा हा.
आमच्या मॅचेस आहेत तेरा सप्टेंबरला अकोल्याला.
कशाच्या कॉलेज कॉलेज थ्रू आहे का?
हा कॉलेज थ्रू.
कोणत्या?
अकोल्याचा कॉलेज आहे का हा?
कोणता बॉल क्रिकेट कोणता स्पोर्ट कोणता आहे?
खो-खो खो-खो.
खो-खो आहे का कोण-कोण आहे?
हे पोरं आहे गं.
पोरं हा.
पोरी .
हम्म, असेल सुप्रिया असेल तिच्यामध्ये
नाही-नाही सुप्रिया आता फेन्सिंग मध्ये बापा तिनं तर डायरेक्ट नावं रोशन केलं. कॉलेजचा फेनसिंग फेनसिंग तलवारबाजी.
हा हो लय मस्ती मली करायची होती तर मग घरज्या करू देत ना
बरोबर खेळायला
कुठं
नॅशनल लेवल नागपूर.
तुला कसं आहे माहित?
कॉलेजच्या ग्रुपवर मेसेज आलता ना प्रिन्सिपल चा अभिनंदन केलं तिचं.
अच्छा अच्छा.
हम.
तुम्ही करायचं काँग्रॅच्युलेशन एवढं काय लगे मग.
नाही रे बप्पा ये कशाला उग
काऊन.
हो ते, पण आहे म्हणा.
हम्म.
बरं ठीक आहे, करा मग आराम.
काऊन काय विषय. काय विषय.
कायच नाही, चालू बर आता आराम करायच उद्या जायचं आम्हाला अमरावतीला.
टाईम आहे ना, होऊ दे ना थांब ना.
हम्म हम्म.
हम्म.
आता मी झोपीच औषध घ्याली, आता मग झोप या लागली मस्त.
झोपेच औषध खाऊ नको, सांगितलं होतं बाई तुरे.
झोपेच झोपेच नाही, ते भूक लागायचं पण. त्यात झोप येते, आता काय करणारे.
हम् हम हम.
हम्म.
मग मी इथे, टाकू का गं तिथ.
काय.
काय म्हंटला.
प्रियाच ते, सुप्रिया च टाकू का म्हणलं, जे ते प्रि्सिपल न मेसेजाला होता ते फॉरवर्ड केला का मी तुला. तिथं बघितलं होतं, मी ग्रुप वर बाकी बाकीच काय नव्हतं.